काय नाही बाबा बर आहे काय म्हणतो बाकी कुठं आहे घरी आहे का काय? हा ऍपच्या निमित्तान बोल बोलन हा बाबा आमच बोलल बाबा काय म्हणतो काय नाही बाबा बरं आहे बाकी सगळं पुणेवाली आणि शिरढोणवाली माणसं तुम्ही हुशार हाय बाबा.. काहीही म्हणा... आ
फादर्स डे हाय आज
हो बाबा फादर्स डे आहे, आमचे पोरगी आजारी आजारी होती आमची पोरगी होय अरे चार दिवसापासनं आजारीच आहे.
नेमकं काय व्हालय
काय नाही ते शी करत होती आणि ताप येत होते दोन तीन वेळा दवाखान्यात नेऊन आणल आता आज बरं वाटतंय तिला जरा
काय तर ते तोंडांत
हा काहीतरी काहीतरी घालत बसते तोंडात मग ते इन्फेक्शन होत हो आ त्या दिवशी तर रात्री तिला एक वाजता नेलं होतं
अरे बापरे
बुधवारी रात्री तेव्हापासून जीआजारी आहे ती आत्तापर्यंत आजारीच होती, आज जरा खेळायला लागली दुपारनंतर हां?
ते औषध देत्यात.
हां.
तेच्यानी क नाय पोटात जे काय घाण गेली असली, माती बीती ते सगळं स्वच्छ हुतय नई.
ते दिलं होतं त्यांनी औषध सारखी पण दहा-पंधरा वेळा संडास करते दिवसातनं.
आता आमच्या टुबुला क नाही तसं झालंत ऍडमिट ऍडमिट करायची पाळी आलती, मग मी सांगलीला नेलो तरवडकरच्यात. एकच अडीचशे रुपयेचा औषध दिला केली नाही ती.
नाही रे त्यांनी पण ते पोट साफ व्हायचं औषध दिलं होतं तर त्याच्याने ती संडास सारखीच करत होती ना दहा-दहा मिनिटाला पंधरा-पंधरा मिनि टाला आज जरा थांबली आहे बघ संडास तीची. हम्म आणि तू हीला पण बरं नव्ह त ना सायुला?
हे झालं तिचं काय सारखं महिन्यात एकदा जरा बिघडतंय महिन्यात
बरं बरं या बड्डेला या हीच्या.
येतो येतो की.
चोवीस तारखेला आहे चोवीस तारखेला ठेवलाय. म्हणजे आई आणि मुलीचा एकाच दिवशी आहे.
होय?
अ मग तिचाही चोवीस तारखेला बड्डे आहे पिल्लूचं त-तेवीस तारखेला अस
हां हां हां हां.
दोघींचा, बाकी बरं आहे?
बाकी बरं आहे. हे थांब की जरा मेकअप करल्या माझं.
आज काय नाही वाटतं काही, घरीच होता काय आज?
होय हैदराबादला जाऊन आलोय त्यानंतरन घरी आहे आता पुण्याचं एक आलंय. चोवीस तारखेला.
पुण्याला कुठं? म येऊन जा की राहणार असशील तर वस्तीला आहे का?
हम्म नाही व-वस्तीला नाही अ संध्याकाळी रिसेप्शन आहे. रिसेप्शनला यायचंय.
किती वाजता आहे रिसेप्शन?
संध्याकाळी सहा वाजता.
हो का? नाही बड्डे पण त्याच दिवशी आहे, आलास तर येऊन जा इकडं.
चालतंय मग कसं आहे ते कोथरूड आणि तुमचं अंतर किती आहे बघायला पाहिजेल.
कोथरूड आणि तरी तासाभराचं अंतर आहे माझं, तासा दीड तासाचं.
चालतंय मग जर संध्याकाळी बड्डे करणार असलासा क नाई तर मग मी येतो तिकडं कशाचं तर म्हणजे काय हे मिळतंय नव्हं?
अरे कॅब वगैरे मिळतात ना, कॅब मिळतात की.
हा, तु कॅब करून ये तो, मग पाहि येताना सोड, येताना रात्री अवघड होणार रे मग.
बघूया ना कसं काय काय होतय ते मग, तसं काय कॅब काय दुन्ही तुला दोन्ही साईडने मिळतात त्याचं नाही एव अडचण.
ठीक आहे ठीक आहे.
येऊन जा येऊन जा, वहिनीला घेऊन ये.
वहिनीला आता यायला वेळ मिळत नाही. वहिनीचं काम बिजी चालू आहे आता. हम्म.
बरंय बरंय.
हे बघ इकडं तिकडं बोलत बसण्यापेक्षा आपलं कायतर कर म्हणतोय.
हो ते तर आहेच.
हम्म
हम् हम ह चालते चालतंय ये मग बघ चोवीस तारखेला जमलं फोन कर मला.
फोन करतो की, तुझं कसं काय काय चालुयं काम?
माझं काम चालू आहे बाबा आहे व्यवस्थित आहे तिकडच कंपनीत हे ना जा त्याच कंपनीत आहे मी अजून नाही बघित नाई म्हणजे चालू होत माज पण नाई अजून बघत नाहीय आता माझं ग्रॅज्युएश तन होईल झालं माझी एक्झाम वगैरे झाली
झाले
हो झालं तर शेवटचं वर्ष होतं पियेचा संपलं आता बघायच पुढं काहीतरी हो बी ए करत होतो शेवटचं वर्ष होतं ना वायसीएम मधून करत होतो
हम्मम ते काय केलं कुठं वाय जात नाही सोड
नाही जातो वाया कुठं तुझं तू पण हे वाटतं ऍप मध्ये
होय
हा का मलाही म्हणते ही घे म्हणून उघया घेऊळ टाकेन मी पण
यायचं तुला वेळ असतय तवा करत बसायच रे
हो का ह ह
तुला आटवड्याला एक पाचशे रुपय मिळालं पेट्रोलच खर्च निघतय
हहहह तेवढं तर आहे बरोबर ह
त्यातलं
टायपिंगच त बघायला लागल हिला विचाराव लागेल मलाही ते त्याप मधलं काहीच माहिती
नाही टम घ
हो येतं मला टायपिंग येतं
मराठी टायपिंग येत असलं तर त्याकड काम हाय म्हणा ताशाला ह
किती किती
तासाला हजार रुपये वन थाउजंड
हा का मराठी टायपिंगच काही अवघड नाहीय तसं होऊन जातं ते एवढं हे नाही अवघड मी केलेलं याच्या आधी
हम्म
झालं की केलेलं नाही ना आता
काय सवय होतय सोड
सवय होत हो त्याला नाही एवढं काय बघूया की असेल तर सांगतो मी
हम्म गडबड करू नका किती मिनिटं बोलायला मयतय तु
काय नाही माहितीय बाबा किती मिनटं बोलायचंच
चार मिनिटं बोलायचाय
ह हा का
अ सहा मिनट झाले आता
हहहह हह काय म्हटले हो का हहहह असं पण असतं का त्याच्यामध्ये
हम्म या अ काय सांगल क या कुठे तिथंच काम चालूय का
कोणाचं हा, योगेशचा हो योगेश तिथंच चालू आहे, आम्ही एकाच कंपनीत आहे फक्त प्लांट वेगवेगळे आहेत आमचे.
हा मग भेटता ना म?
हा म स रविवारी वगैरे मी तिकडे गेलो, की आम्ही भेटतो मग. आता मागच्याच रवि मागच्याच रविवारी गेलो होतो बघ घरी त्याच्या.
हा हा हा
मग भेटलो होतो.
ते त्याची हे वहिनी कुठे आहे ती?
ती मुंबईला आहे कामाला, तिचं वर्क फ्रॉम होम असतं किंवा मग कधी जाते ती अशी आठवड्यातून एकदा बरे जाते ती, येऊन जाऊन करते.
ह्यो पण मुंबईला जाईल की, नाही कामाला तिथं.
बघ बघत होता तो, पण काय? त्याला अजून मिळालं नाही वाटतं मुंबईला, तिकड म बघ बघतोय मग नाही, मग ते इथूनच ऑनलाईन करते सायली.
हम्म म म्हणजे इथं अ घरात बस पुण्यात हाय होय ती. मग बरं झालं, त्याच्या आयला मी म्हटलो, काय ती तिथं ह्यो इथं. तर काय? त्याचा काय उपयोग मग लग्न करून
नाय नाय नाय नाय आता झालं की आता जवळजवळ वर्ष झालं, ती इथंच हाय आता सायली हो सायली इथच, इथून येऊन जाऊन कर ते, कधी जाते, कधी तिकड राहते.
मग बरं झालं घे.
हा जास्ती करून, पुण्यातच असते ती.
मग बरं झाल. आम्ही काय करतो सांग, आता वाढदिवसाला यायला, जर नाही जमलं मध्ये आम्ही एक दिवस येऊन कणी, तुला योगेशला गाठ पडून जातो.
चालतय तस पण, तसही चालंल, रहायलाच या एक दिवस
हा एक दिवस रहायलाच येतो, तुझ्याकडं एक दिवस राहतो. योगेशकडे एक दिवस राहतो आणि जातो.
चालेल ना तसंही चालेल. आमचंही चाललंय, आमचंही तिकडच यायचं चाललंय, आता बघू कधी होतंय आमच? यायला. पोरगी नाही रे छोटाच करणार आहे, घरातल्या घरात. आपलीच घरातली माणसं आणि माझे मि त्र दोन चार काय असेल ते.
हा हा हा.
तिकडचे येणार आहेत चंद्रपूरचे ताई आणि ती येणारे हिची बहीण दोन्ही बहिणीच्या बाबा. सगळे येणार आहेत तिथंन, आता उद्या आज निघालेत ते उद्या पोचतील.
ह ह ह एनी काय कुठं कामाला चाल्यात कि नाही, सोनुले वहिनी?
नाही नाही अजून नाही हिला आता हिला हे नाही होत, ना सांभाळून
हम.
अजून एक वर्ष तरी नाही कुठं? बघूया गा आम्ही तेच बघतोय घरात घरातल्या घरातच कुठं काय भेटतय का म्हनून?
कारण, आता हिच्या भावाच पण आहे ना लॅपटॉप मग बघू म्हंटल, घरातल्या घरात कुठं भेटतय का काम?
त्या योगेशच्या बायको कडं काय काय असतय, की काम?
हो आता सांगून ठेवलय बरेच जणांना करायचं भेटलं तर कुठं.
बरोबर,
चालतंय बघून-बघून करायचं आणि काय नाही बाबा जेवण झालं
नाही अजून तुझं
आता आम्ही मार्केटमधन आलो हिच काय ना काय बड्डेच चालू होतं खरेदी मग आज आता म्हंटलं करून घेऊया आज रविवार सुट्टी आहे परत मला सुट्टी नसते
हो,
त्याच्यामुळं मग आजच करून आलो सगळी खरेदी जाऊन
हा! हा! हा,
आता आलो जस्ट आता ही झोपून गेली,
तिथ तिथच आहे ना त्यात देऊ मध्ये,
देऊ मध्येच आहे.
ए बारा सोडते यर्या
हो एरिया चांगला आहे तो,
फिरायला-फिरायच तर चांगला संध्याकाळ,
संध्याकायचं वगैरे जातो आम्ही मंदिराकड काय कंटाळा आला कि जायचं मंदिराकड
होय,
हम्म तिथल्या तिथं पण आम्हाला फिरायला आहे घराच्या बाहेर
हा दातमध्ये,
गाथा मंदिराकडे जास्त जात नाही पण इकडं आपल्या मंदिराकडे जातो मेन मंदिरा वैकुंठ मंदिरापासन यायचं जाऊन फिरून
हम्म,
ता काय बऱ्यापैकी असती व वर्दळ वगैरे तिथे जास्त आणि गर्दीच असते चालू झाली हो सुट्ट्या पण आहेत. हाता का शाळा लू झाल्या पोरांच्या आता थोडी थोडी गर्दी कमी होईल पण रविवारी जास्त असते गर्दी शनिवार रविवार
हा,
लोक येतात ना आता पालखी आली जवळ
अ त्यावेळी तर लय कर होणार,
काय म्हंटली काय म्हटली, बरं-बरं बरं! ठीक बरं तू कर रे आता रिटर्न
ठीक आहे ठीक आहे,
हो-हो,